होद त कोण आझ तई
हो हो येतो येतो.
हा काय करताय झाला चहा वगैरे तुमचं
हो हो झालं चहा बपरस झालं. हम्
बाकी कसं आहे वातावरण तिकडचं.
ठीक आहे आमच्या कडे तुमच्या कडे.
आमच्याकडे आहे थोडस आता ऊन पडाय चालू झालेलंय ऊन वगैरे आणित काय आता सध्याला पाऊसच नाही ना ओ. पाऊस पावसाची खूप गरजे आणि तुम्ही सांगा या जून महिन्यामध्ये सात जूनच्या नंतर पाऊ चालू होतो. अशा टायमला भरपूर पाऊस होतो पण या्या वर्षी अजून एकही थेम पाऊस पडलेला नाही आणि त्यामुळे ना. त्यामुळे एवढा प्रॉब्लेम व्हायला लागला ना की विचारू नका काये. अ घरी शेती जनावरं गाया, म्हशी, शेळ्या आणि असा प्रकार असतो त्यांना खायला कुठून आणायचं म्हणजे आप
मग पाणीच नसत तर काय करते हो लोक पीक पीक पण नाही करतायेत ना त्याना काय? घास वगैरे पण नाही काही नाही सगळं वाळून चाललंय आता बऱ्यापैकी हो.
हो ना सगळं म्हणजे वाळून चाललंय आणि आपले पण हा ना आता जर पाऊस झाला नाही तर ज्वार बाजरी ज्वारीे होणार नाही. बाजरीच ज्वारी होणार नाही पूढ च्या उन्हाळ्यामध्ये सगळं खाण्यापिण्याच आता तुम्ही सांगा जे कडधान्य वगैरे का काढायचे आता आपल्याला पावसाळ्यामध्ये सगळे कडधान्य पिकतात आणि तर ते ज पिकलेच नाही उन्हाळ्यामध्ये आ आता म्हणजे पावसाळ्यामध्ये ज पिकलेच नाही पुढच्या उन्हाळ्यामध्ये आपण काय खाणारे. म्हणजे पुढच्या पुढ उन्हळा अक्षरशः म्हणजे दुष्काळ म्हणजे तो बतर सारखा अ जाऊ नये. बहातरच्या दुष्काळामध्ये पण खूप प्रॉब्लेम झाले होते तसे आत आणि आता काय होतय आव ती लोक पहिली सहन करत होती हो आता काही प्रॉब्लेम असूदे काही पण. आजकालच्या मुला मुलींना सहन कराण्यायची सवय आहे.
नाय नाय सहन करायची सवय.
अजिबात नाही अ तुम्ही सांगा मुली अजिबात सहन कर हो आजी मुली येत ना आजिबात त्यांच्या आई वडिलांकडे पण प्रॉब्लेम असतात. आपल्याकडे प्रॉब्लेम असतात. पण ते त्यांच्या आईवडिलांचे प्रॉब्लेम हसत नेतात. पण सासवी त्यांना कोणताही प्रॉब्लेम नको आता पाण्याला दुष्काळ पडले पाणी सासूससरे कठून आणणारे सांगा बर.
अस कुणी नाय ग
अं मुली पाणी नाही जनावरांच खाणं पिण त्या सासूने पण ते केलंय ना सासूनी पण जनावरांचा खाना केलाय त्यांच्या टायमिंगला पण दुष्काळ पडले. त्यांच्या टाइमिंगला एक पाऊस नव्हता पण त्या आडी अडचणीला सामोरही गेला ना. अह थोडं झालं तरी म्हणजे हातपाय आपटणे या मुलींचे कळतच नाही. शिक्षण झाली समाज सुधारला सगळं झालं पण कधी कधी आस असं वाटत जे आहे ते पूर्वीपासून ते काय म्हणत सुईमाग धोरा चाललेलाये.
हो सुईमागे दोरा चालला नका एकू नाही पटल अवघड झालय ओ समाजच. खूप अवघड झालंय आता हल्ली असं चालूये सध्या मुलींचा अपेक्षा खूप वाढलाय, मुलांना जॉब नाही सर्विस नाही त लग्नासाठी पण मुलींची खूप अपेक्षा वाढली मुलीपेक्षा मुलांची आई-वीडील च्या जास्त अपेक्षा वाढल्या आमच्या मुलीला शेती पाहिजे त्याच्या नावर शेत त करून द्या तिच्या नावव बंगला करून द्या त्याला एक गाडी पाहिजे म्हणजे खूप प्रकार. खूप वेगंला चालय. समाजामध्ये मुलांना मुली पण भेटत नाही.
पण मुली नाहीत असं नाहीये मुली पण आहेत. तुम्ही सांगा ह्या वर्षाच्या हा
मुली हा आहे बोला बोला बोला बोला बोला
ह्या वर्षाचा आकडा काढलाय ना ह्या वर्षामध्ये आता माझ्या म्हणजे शे शेजारीचं मॅरेज ब्रोच आहेत. ताई त्या्या तर त्या ताईंकडे थोड्या वेळ ज जाऊन बसले ना मग त्या ताई दाखवतात मला रोजचे हजार बायोडाटे हजार बायोडाटे मुलींची मुलींचे शिक्षण आयटी आय ती झालेली आय टी मुलगी मुली अ मुली डॉक्टर इंजिनियर वकील मोठ्या मोठ्या पोस्ट व डिपार्टमेंट मध डिपार्टमेंट मधल्या मुलींना मुलं भेटावी नाहीत मुलांचे काय झाले मुलांची शिक्षणा झाले कमी मुलींचे शिक्षणा झाले जास्त आणि मग त्या मुलींच्या अपेक्षा जास्त मुलांना सर्व्हस पाहिजे आणि मुलां पॅकेज सांग मुलांना आपले कसे पॅकेज चांगले पाहिजे टी मध्ये वेगवेगळल्या
काय कराल ओ होत त्याला तुम् तो एकदम स्टार्टिंग करू शकतो म्हणजे जा पेमेंट वगैरे म्हणा किंवा गाडी वगैरे त्याची जबाबदार आहे तो करू शकतो तुम्ही त्याच्या एकवीसच्या आतच जर अपेक्षा करताय तो कुठून मानेल एवढंच नाही
कुठून आणणार आहे तो आणि तुम्ही सांगा तीस पस्तीस मुलांच्या वयांची लग्न पण होऊन गेली तीस आणि तीस पस्तीस चाळीस कि मुलांच्या वय लग्नाचं वय का ओ तुम्ही सांगा
नाही ओ वय नाय
पंचवीस पर्यंत सत्तावीस पर्यंत तुम्ही मुला
अहो आता हल्ली आमच्याकडे माहिती का चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्षाचे पन्नास वर्षाचे इतकं मुलं आमच्याकडे खूप ल मुलं आहे लग्ना
पन्नास वर्षाचा मुलगा तो आता तुम्ही सांगा पन्नास वर्षाचा मुलगा मुलगा झाला का ओ
नाही हो मुलगा खूप झाला तू तो शेवटी माणसातच त्याच रूपानं तर झाला ना
हा पण विचार करण्याची गोष्ट पण फक्त अपेक्षा मुळे लग्न रखडली गेलेली आहेत. मुली पण आहेत आणि मुलं पण आहेत पण, यांची अपेक्षा मुले लग्न रखडली गेलेली आहेत. अक्षरश आणि जे
त जमलं त मुलींच्या मुलीं कस अपेक्षा असती यांनी आमच लग्न करून घेतलं पाहिजे यांनी आमचा सगळ खर्च उठवला पाहिजे मुलाकडच्यानी परत सोनं वगैरे सगळं आम्हाला जास्त जास्त केलं, पाहिजे आम्ही काहीच नाही म्हणार म आमची मुलगी रायला आम्ही तयार राहू पण म मुलांनी काय करायचं आज तिला सोनं किती महाग झालाय हो
अहो पहिलं मुलीचा व मुली वडील म्हणायचे की अन्नदान केल्या आपल्या मुलीचा आपण कन्यादान करतोय अन्यदान करू शकत नाही पण आजकालच्या मुलींच्या वडिलांना काय वाटतं माहितय का मी खूप मोठा माणूस आहे आणि मला मुलगी झालेली आहे मुला आईवडलांनी माझ्या पायाला लोटंगन घातलं पाहिजे अरे आहे कोणती अपेक्षा तुझी हे पा मुलीची वडिलांनी मुले मुलाला फ्लॅट पण पाहिजे घर आणि मुलीला शेतीत पाठवायचं नाही मुलीला शेती कशाला पाहिजे मग
हो बघाला क फहितीे ना म शेतीत जायचं क नाही तर कशाला लागतं शेती
तू शेती केली पण भले तू कोण पण असं सर्विस ला इंजिनियर ला आस डॉक्टर आ का पण तो सुट्टीच्या दिवशी येऊन शेती केली पाहिजे एक दिवस
हो केली पाहिजे मग
तू आली पाहिजे त्या शेतामध्ये त्या शेताला पाणी दिले पाहिजे शेताला खुरपला पाहिजे शेतीमध्ये काय आहे ते बघितलं पाहिजे तू एक त्या श का करू शकत नाही. हम् असं म्हणजे हो अशा म्हणजे अ विचारायच नाही म्हणजे मुलींच्या अपेक्षा आणि मुलाच्या मुलांच्या अपेक्षा येत असं नाही. मुच्या अपेक्षा सग मुलांच्या खूप अपेक्षा म्हणजे मुल पहिल्यांदी नाही हीच मुलगी करायची मणा तेच करायचं म्हणजे बरेच काही असत मुलांच्या पणापेक्षा अशी अ काळी नको गोरीच पण
ण अस का जे सासू-सासरे अस मुलांकड म जे मुलगी करून अनो स्तर खूप अपेक्षा लावून ठेवता मुलगी जंगा झाला क आम्ही तिला हो शिक्षण करू आम्ही तिचं हे करू आम्ही तुला जस पाहिजे तस करू नंतर काय करत तुला डायरेक्ट खालता खुरपा घ्यायचा आणि शेतीत तू कामाला बलगायचं मग ती मुलगीची मनस्थितीच चें होऊन जाते त्याच्या माग मग त चार लोकांना काय सांगते बाई माझं असं झालं बरं का तुम्ही तरी असं करू नका. हे आता वातावरण भेटले आहे मार्केट मध्ये मग आता इथं कोणाच्या चुक्या झाल्या मुलांच्या पण झाल्या मुलांच्या आईवडिलांच्या पण झाल्या. त्यांनी मुलीवाल्यांना शब्द फसवणूक करता हो आता पण मुलींची खूप पसवून लू ह्या जगामध्ये पण मुलांच एक ट्रॉफिक झालं त्यांना लग्ना हम्म मुलांचाच झाला टॉफिक त्यांना लगणार मुलगी भेटत नाही पण मुलीला किती फसवलं जात. हो तिला पण आई वडील वगैरे सगळं सोडून जावं लागत.
कालही मुलींवर अत्याचार होतात आणि आजही मुलींवर महिवर अत्याचार होतो पहिल खुल्याआम खुल्या माणसांमध्ये अत्याचार होत होता आता दार बंद करून अत्याचार त्याच्यावर आहे काय म्हणतात ना तोंडात गोळा घालून भुक्यांचा मार
हो आ कायचड ती काय म्हणते जाऊ काई वडलाना सांगायचं त्यांना टेन्शन ताण तणाव द्यायचं आपल्यामुळे ती सहण करतेस खूप सण करतेस सहन करण्याची पण खूप कॅपॅसिटी राहते तिच्यामध्ये नको या मुलांसाठी मला जगायचंय जगावंच लागेल नको यांच्यासाठी मी कशाला माझी मुला मी गेल्यावर माझा मुलगा कोण बघेल हा पण स्त्री खूप खूब खूप मोठा विचार करते.
नाही मल त्या मानाने स्त्री जेवढा त्याग करते ना तेवढा पुरुष नाही करू शकत.
नाही करू शकत.
म्हणजे स्त्री प्रत्येक गोष्टीचा त्याग करते प्रत्येक गोष्टीलासमान आणि मानते ही गोष्ट नाही तर ते ठीक आहे म्हणजे तिच्यापेक्षा मुलींची लग्न झाल्यावर म्हणजे प्रत्येक या सामोरे जाते हो ती. म्हणजे मुळ आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून. चालण्याचा प्रयत्न करते ती म्हणजे त्याच्या सुखामध्ये सुख त्याच्या दुखामध्ये सुख त्याच जसं असेल तसं ऍडजस्ट करायला पाहत. ऍडजेस्ट करते आणि सगळ्यांना सगळं आणि काही जरी झालं तरी तिच्या अ माथ्यावर खापर फोडलं जात काही चूक झाली तरी तिच्यावर घरच्यांनी सासूच काही प्रॉब्लेम झाला तर सासूनी म्हणायचं तिनेच केलं. अ वेळेवर जेवण नाही झालं तरी स शेवटी तिला त्रास घरची स्वच्छता नसली तरी तिला त्रास आणि हे खूप झाले. घरच्या स्वच्छते ववरून सोनाचा सासूचा कधू कुठेच पटत नाही. हो कुठेच पटत नाही.
नाही पटत.
चला ताई तुमच्याशी बोलून छान हो छान वाटलं धन्यवाद, बाय.